हॅलो आवाज येतोय.
हो येतोय बोला ना.
बोला.
झालंकजेवण.
झालं सगळं आवरून. पंच. हो आमचं झालं तुमचं झालं? हम् हम् हम हो तर. आज आपण याच्यावर बोलू पर्यटन. स्थळांवर. तर आपले इथे. हेना विविध प्रकारचे शिपार्या असतात. चालून स्थळ आहेत तर. त्यामध्ये एक म्हणजे. आपण अ एक मला खू मध्ये. माझ्या मनाला ते आवडतं ते म्हणजे कोकण कोकण म्हणजे अगदी सुंदर फिरण्यासारखं तिथे समुद्र वगैरे आणखीन आता जा आंब्याच्या सीझन मध्ये म्हणजे आंबे तर तिथे भरपूर असतात हापूस आंब्यासाठी तर रत्नागिरी कोकण म्हणजे. तर खूपच प्रसिद्ध आहे आणि त्यासोबत आणखीन जर फिरण्याच अस स्थळ म्हटली. तर आपण सोमनाथ वगैरे जातो द्वारका वगैरे जातो ते देवस्थानही होतात आणि फिरण्याची स्थळ पण होऊ जात. कारण की तिथे त्या समुद्र व वगैरे असतात आणखी ते बीचेस सारखंच एक वातावरण होऊन जात
हो मी तर कोकणातच राहते हो त्यामुळे मग आम्हाला दरोज आंबे, करवंद भरपूर पाणी नद ते डोंगर सगळं म्हणजे अगदी दारात बसलं त उंबऱ्यात बसलं तरी समोर डोंगर दिसतात
हो, हो, हो खूपच छान मग तर
नदी पण चोवीस तास आपलं चालू असत. घरामध्ये पण पाणी आणि अगदी, एक पंधरा मिनटात नदीवर जाऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्यात मुलं पण पोहायला वगैरे तिकडेच आणि सुंदर अ नुसतं तेवढं समुद्र किनाराचं नाहीये. आता तर बरेच पर्यटक वाढलेत पण ऐतिहासिक किल्ले वगै घरीपण सगळं भरपूर आहे आणि मुळात तुझ अ कस होत एक तळ कोकण सोडला ना तर एक गावाचं पण फील येतो. आणि शहराचा पण फील येतो. म्हणजेचं सुधारणा पण झालेल्या आहेत आणि घरी म्हटलं तर सगळं ते गुर, ढोर पक्षी अगदी सकाळी उठ उठल्यातर खिडक्यांमध्ये माझ्या चिमण्या वैगरे येऊन पोपट वगैरे ओरडत असतात ते रोज चं झाड आहे पाठीमागे तिथं हा म्हणजे असं बाहेर जावंच लागत नाय. सकाळी मॉर्निंगऑकला जातो नदीवर. आमच्या असं, एक छोटा आनी एक मोठा दोन पूल आहेत. तसं गोल राऊंड मारला की पक्षी सकाळचं तिकडं खेडेगाव आहे तिकडून ते सगळी गाई, बैल चरायला घेऊन येतं असतात. त्यांच्या गळ्यातल्या घंटी वैगरे वाजत असतात. सकाळी, संध्याकाळी.. दोन्ही वेळेला गेलं तरी सेम वातावरण असत.
हो, अगदी अगदी. हो आणि तसच मग तिथे पण कसं आता? ध
हं.
पण ह्या साईडला मी ज्या साईडला राहते त्या साईडला जर बघितलं, तर झाडं असून सुद्धा हे लोक कापतात. झाडांना त्यामुळे उंच इथ जास्त पडतय पाऊस कमी येतोय. आणखी मेन म्हणजे गुराढोरांना सावली मिळत नाही, दुपारच्या वेळेस आणखी आप आपल्याना सुद्धा आपण बाहेर, जातो तेव्हा चटके खूप लागतात. उन्हाचे आणखीन स्कार पण घेतला तरी पण जास्त चटके लागतात आपल्याला जी झाडाची सवय असते झाडांखाली जी सावली असते तशी सावली आपल्याच तरी पण एवढ काय प्रॉपर आप आप वली मिळत नाही पण मग त्यामुळे कसं आता तिथे झाड असल्यामुळे, तिथे सुंदरता आहे. आस आपण म्हणू कार की अ हम् हम्
ता इकडे पण पावसाचं सगळं हेच आहे कारण आम्ही सगळं धान्य वगैरे पेरून ठेवलेलं आहे पण पावसाचाच पत्ता नाहीये. ते रोज येऊन पक्षी आता गेल्या वर्षी तर असं झालं की मे महिन्याच्या, सुरुवातीलाच पाऊस पडायला सुरु झाला आणि तो आठ नऊ महिने आणि आता नॉर्मली इथं कसं असतं की पंचवीस सव्वीस मे लाच थोडासा पाऊस येतो आणि मग सहा, सात जून, पासून कंटिन्यू चालू होतो. तर अ पिकासाठी ते योग्य असतं म्हणजे धान्य उन्हाळ्यात पेरलं ना की पंचवीस सव्वीस ला आलं अगदी छोटे छोटे कोंब ये आणि त्याला जास्त पाणी नकोच असत तर असं येऊन जाऊन पाहिजे असतं पाऊस आणि मग ते बोटा एवढेच झालय की सहा सातला जोरात म ते तांदळाची अशी रोप केली जातात, ते आमच्या कडं अळी बोलतात त्यानला. म्हणजे अगोदर ते सगळं पेंडा, गवत, शेन असं एक चौकोन करतात, आणि तो जाळून काढतात त्याच्यावर अणि तेवढंच भागात नांगर धरून, मग ते भाताची पेरणी कर ता आणि पाऊस ला की पहिले ते छोटे कोंब, त्याच्यानंतर ते आणि ते बोटबर होईपर्यंत, नंतर मग इकड कंटिन्यू पावसाला सुरुवात होते. आणि मग भरपूर पडला तरी काही प्रश्न नाही, येत आणि एकवीस दिवसानंतर ते उपट तात आणि मग पूर्ण शेतभर लावतात. खत टाकून सगळीकडे पण ते या वेळेला आता असं झालंय, की जून पण संपत आला तरी अजून पावसाचा पत्ता
हो ह्या वेळेस त न्यूज मधेच सांगितलं की तुम्ही पेरणी लवकर करू नका पाऊस एक दोन पाऊस पडले का मग त्यानंतर करा, म्हणजे काही लोक पावसाळ्यात, उन्हाळ्यात करायचेत म्हणजे लास्ट, लास्ट पर आता पावसाळ्यात हो आता पावस सांगतात की पावसाळ्यातच करा. कारण की हे जे म्हणजे वाढतय ना? जे तापमान असेल. किंवा पाण्याचे प्रमाण जे कमी होतय ना, हे सगळं आपल्यामुडेच होत कारण की आपण जे झाडव दोडपा आहेत. ते मोठे, मोठे झाडं सुद्धा कापतात आमच्याच कॉलनीमध्ये अ दोन नीमचे झाड काप आपले इतके मोठे नीमचे झाड नं खूप छान होते, नं कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि जे ज्याचा घराच्या बाहेर ते झाड होता ना तो व्यक्ती सुद्धा तिे राहायचा नाही तर मग बाजूच्या व्यक्तीने सांगितलं किंवा तुमंच म्हणजे झाड जास्त वाढतय- अ ह्या ज्या वायरी वगैरे आहेत बता वायरी ना नडतायत त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही छाटून टाका झाडं कापू नका फक्त छाटून टाका तर त्या व्यक्ती तिने काय केलं पूर्ण मुळाशी पूर्ण झाड कापून टाकल, हो त पूर्ण झाड काबल्यामुळे मग ते कस सावलीवर परिणाम होतो, आणखीन मग ते गुर ढोर बी चारे जातील कुठे? त्यांच्यामुळे पण आणि आमच्या इथे- तर इथेच नाही ह्याच एरियामध्ये नाही, त आता खूप गाव असं डेव्हलप होतय त - पण मग त्या साईड ला आपण गाव कडचऱ म्हणजे असे, झाड झुडप बुवा अशा साईड ला सुद्धा त्यांनी झाडं कापून टाकलीत सगळी-
आणि लिंबाचं झाड तर म्हणून ऑक्सिजन देत ते खूप शरीर चांगलं अस त हवा शुद्ध करत आजूबाजूची पूर्ण-
भाहेरच झाड आहे, म्हणजे आमच्या दरवाज्याला लावूनच झाड आहे भायेर-
हम्म
राड नाही कापायचं आमचं झाड नका कापू कारण की ते झाड आहे ना माझ्या आई आता- क्लासेस वगैरे- चालवते शिवण क्लास वगैरे तर मग त्यामुळे कस ते झाडाची सावली वग- वगैरे पडते आता एवढ्या बायांना घरात बसवणं पॉसिबल नाहीये. तर मग ते बाहेरच ओट- बसतात आणि वरून ती झाडाची सावली असते, म्हणजे म तिचं पण काम होऊन जातं आणि मेन म्हणजे झाड कापायचच कशाला जेव्हा पण नळ आले तेव्हा आम्ही त्याला पाणी टाकतो आणि तुम्ही कसं कापणार त्याला-
हां आणि झाडाच्या सावलीतची- जी हवा असते ती तिला पण हे होते ते तिनी तरी वेगवेग- ते आजार व वगैरे होतात पण ती एकदम शुद्ध हवा- आणि किती शांत, वाटत त्याच्यामध्येत आणि अस जर पृथ पुथ्वीचं तापमान वाढत राहिलं झाडं कमी झाली तर पुढच्या पिढीसाठी खूप अवघड होणार आहे.
खूपच आतापासूनच ते असं आपल्याला वाट- काय कि बा पाण्यावर परिणाम झाला, हा उन्हाचं बघा तूम्ही आता पासू पण परिणाम होते तर पुढे काय होईल?
आणि आता काय करतात तिकडे घाटावरचे लोक खूप जण असे बोर मारतात आता त्यामुळं- ती पाण्याची भुजल- पातळी आहे ती पण खालावत चालली म्हणजे आत मध्ये जे मुरलेलं पाणी असत तेच पाणी - ते बोरनी खेचून काढणार ना पाऊस- पडलं नाही आणि आतलं पाणी काढलं कि मग- त्यामुळं अजून तापमान वाढ-
हो, आणि बोर आटते आता म्हणजे- बोर ला पाणी सुद्धा येत नाहीे! काव येत नाही हेच कारण आहे त्याच हो हॊ
आणि आता मूळ असं झालंय की कोकणात पाऊस पडला नाही असं कातरी हे पहिल्यांदाच झालंय- होतच नाही कधी. इतकं गेल्या वर्षी आमची इथ ती- चार वेळा पूर आला. म्हणजे अक्षरशः मी जर ग्रूप - वर आमच्या टाकायचे. की असं असं पाणी आलंय, तर ते माझे तिकडचे मित्र मैत्री- त्रिणी घबरायचे का अे बापरे एवढं पाणी कसं काय एवढं- तुमच्या पायरीला पण, त्या- त आम्हाला लहानपणापासून सवय झाली तर आम्हाला काय नाही वाटत त्या पाण्याचं - कि म्हणजे दरवर्षीच येत सत पूर्ण म्हणजे जीन ठी आमला पंधरा मिनट चालत- जाव लागत ती आम्ही म्हणतो वर्षभर आम्ही तिला भेटायला जातो चार महिने- ती आम्हाला भेटाल येते घरी कारण तेवढं ते पाणी येत पूर्ण आणि ह्या वेळेला अस- पहिल्यांदा झालंय की सगळेजण हे करतायत - कि पाऊस नाहीये पाऊस नाहीये म्हणून. आणि आता ना खूप व्हायरल झालेली ती एक जांभळाची पोस्ट कि ज्या वर्षी जांभळ जास ते.
हो पाऊस हो मी पण बघितली ती पोस्ट पण अहं हं.
हा वैज्ञानिकांनी आता सांगितले की तस नाहीये म्हणून, कारण गेल्या वर्षी म्हणे जास्त पाऊस पडला म्हणून ते जास्त जांभळ आली आता काय खरं खोट माहिती नाही पण आपल्याच चुकांमुळ हा पाऊस लांब होतो एवढं तर नक्की
नक्की ये हो बरोबर आहे.
आपटू न सगळं ह्याच्यामुळे सगळंच बिघड म्हणजे वातावरणच पूर्ण हे झालयं थंडी पण खूप मोठ्या प्रमाणात पडलीय आता ऊन पण मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी पाऊस पण जास्त म्हणजे चार महिन्याचा पाऊस - जवळ जवळ आठ महिने पडला आणि ह्या वर्षी अजून काहीच नाही आता काय माहिती कधी येतोय. त्यातून एवढी सगळी वाढते महागाई आता हे जर बियाणं फुकट गेलं ना तर खूप सगळ्या शेत शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होणार आहे.
हो खरंच ना आता इतकं नुकसानच नुकसान आहे.
हजार रुपय घेतात. आणि तो भात जेव्हा पिकतो तेव्हा जर त्या भात केंद्रात विकायला गेल तर तो शंभर रुपये ह किलो दिलेला भात काहीतरी दहा पंधरा रुपये किलो मागतात वापस म्हणजे देताना शंभर रुपये रुप किलोनी देणार. तुम्ही हजार रुपयाला दहा किलो बियाण आणि मग शेतकरी पोते घेऊन गेले तर त्यांना म्हणतात पंधरा रुपये.
ते पुरवळतच नाही ना मग त्याला त्याने एवढं त्याच्यात सगळं टाकलेलं असत पाणी असतं, आणखीन त्याचे बियाने रोप वगैरे त्याने पेरून कंबर वाकडी करतात ते
खूप मेहनत करायला लागते कारण पावसामुळे गवत वगैरे एवढं येतं आणि हल्ली मजूर भेटत नाहीत. एक एक म्हणजे आदिवासी लोक येतात ना तर पाचशे रुपये त्यांची मजुरी घेतात तर त्यांचं गाडी भाड त्यांना दोन वेळ जेवण, चहा, नाश्ता अगदी त्यांच राजेशाही थात ठेवायला लागतो आणि ते दहा वाजता दहाला येणार पाच चा भोंगा झाला कंपनीचा की ते हातातले काम हात टाकत आमचा वेळ संपला
हो बरोबर कारण की तसच मी पण बघितलं आम इथे पण जातात ना बाया् काम करायला भात पेरणी वगैरे पाचशे रुपये रोज घेतात, पाचशे रुपये रोज घेतात मग त्या त्या शेतकऱ्या मी विचार कर त्या शेतकऱ्याला काय पुरवडतं बिचाऱ्याला
शेतकऱ्याला कुठेच परवडत नाही आता बर आपला वेळ सं वेळ संपलाय आपण आता दुसऱ्या कॉल वर हे करूया हम छान वाटलं बोलून तुमच्याशी हा